हो.
हॅलो.
हॅलो काय करताय.
काय नाही बघा उपीट खायलेय बसले निवांत खात मग.
होय आत्ता उपीट.
आत्ता दुपारनं एक टाइम म्हणजे कायतर खाते ना असं.
हा हा.
हां सकाळीं जेवणं दुपांरी कांहीतरी असं उपीट नाहीं तरं त्यां पोरगीतं कायं तरं खायचं हे हां
हम्मं बाळं झोपलां
हो जोपलांय बघां बाळं तुमचं?
हां आमचं पणं झोपलंय आताचं
होयं
हां
तुमचं जेवणं ते
जेवले आत्तां बंसले
हम्मं आतां परंत संध्याकांळचं कामं आवरावं लागतंय हां
गजरे बनवते मी गजरे करतं बसलेयं
होयं कां विकतांय कां म्हणजे बनवूंन कायं
नाहीं विकतं नाहीं म्हणजे आमच्यां इथे स्टँड वरं विकतातं नां त्यां त्यांच्याकडूंन फुलं घेते मंग त्यांनां बनवूंन द्यायचं परंत
होयं त्यांचे पैसे किती देतेतं त्यां
ते एक किलो केले की सत्तर रुपये
हां हां
हम्मं
दररोज करतां हो कां मंग तुम्हीं
होयं होयं रोज असतें
म्हणजे दररोज किती किलोचं करतांय
रोज मलां दोन किलोचं होतं आहे पणं आतां बाळं बाळं दमवते त्यांमुळें एवढं नाहीं वाट किलो
हंम हंम म्हणजे एकचं करतो कां एक किलोचं
हां एक किलो
एक किलो मध्यें किती होते तो म्हणंजे गजरे
म्हणजे ते पावशेरचां एक गुच्छां असां असतें तसें चार होतात
हां हां हां
हं
चांगलं आहे तेवढं घरी बसल्यां
होयं बसूंन कायं करायचं
तेचं
मंग
कायं नायं बघां निवांत तुमचं जेवणं झालंय नां
होयं जेवली मी
हम्मं
जेवले पाणी आलंत चावीलां पाणी भरलं
दररोज येतेयं का पाणी नळांला
नाहीं आमच्या इकडं चार दिवसांतून पांच दिवसांतून एकदां येतेयं
हो म्हणजे बसं होते कां म्हणजे असं तीनं चार दिवसं अते पाणी
होयं जांते की तसं साठां करूंन ठेवतो नां आम्हीं
हां हां
दोन बॅरल एक सिंटेक्स पियांयच पणं भरंपूर आहे हं बोर पणं आहेतं नां गल्लीतं बोरचं पणं भरतंय थोडं
ते कायं मंग वापरांयला येईल मंग
होयं
गो पा पयच म्हणजे कुठलं अस जारचं वगैरे वापरते का म्हणजे असं कार्पोरेशनच कुठ?
नाही प आम्ही चावीला येते तेच भरून ठेवते. पेमप वगैरे आहेत ते
हा.
हम् तुमच्या इकडे.
आमे आहेतच.
हा इथं आम्ही कसं आमजे आईच्याकडे म्हणे शे राह. अ शेतात राहतात ना मग हे आमच्यावरच काय? कधी मोटर चालू करते त्यामुळे पाणी येते.
होय हा हा. चांगलंय मग रोज करत असेल चालू.
हा कधी हवं त्यांना चालू करायचं भरायचं.
हा हा.
म्हणजे एक लाइटच टाइमिंग असते असं त्या टायमात भरून घ्यायचं. हा.
हम.
आता खेडेगावात तसंच आहे ना म्हणजे शेतात ज राहत त्यांना आता गावात कसं तुम इथ कसं आहे ना तस असते पाण्याच त्यात असल्याल्यांत. अ लाईटच टायमिंग असतं त्या टायमात भरून घ्यायचं आपण
होय
हम्म. काय नाही बणी म.
तुमची मुलगी.
रोकले ते पण कोग पण झोपलाय जव झोपले हो ते जाते ना अंगणवाडीला घातले जाते
हा हा
हम्म सकाळी जाते नऊ वाजता ते परत बाराला येते घरी.
हा बघू बघू पर्यंत आहे जाते ग
जाते हो.
हम्
परत फिरायला वगर कुठे गेल का नाही मग
फिरायला नाही आता उद्या मजा उद्या बघूया उद्या
बुलाा होय.
होय.
तिंच का म्हणजें बार वगैरे कुठे जाणार आहे.
बघे अजून ठरलं नाही बघायचं आता कुठे?
हां हो.
कुठे निंत तीवड
हम् ह ते तर राहा
हम्.
उन्हाळत वगैरे कुठं वॉटर पार्क म्हणा कुठे गेलतय का म करायला
उन्हाळ्यातला मी आजीकड सुट्टेला गेलतो ना जेव्हा गेलतो कागल मीन बोवा
काय तिकडं.
कागल मध्ये पाजल तलाव माहिती आहे
होय का काय माहित नाही ते मग आत्ताच ऐकून आहे.
नवीनच झालंय मिीनी गोवा म्हणतात त्याला
हां हां
असं स्विमिंग पूल सारखं एक छोटा आहे पाणी पाण्याचा टँक आहे. ह.
हा
त्यात एन्जॉय करायचं गाणी वगैरे लावतात.
वाटर पार्क मध्ये पण तसं दिसतच आहे.
हो.
हम्म म्हणजे दरच्या्या वर्षी असत हम्म.
हो.
तेठी वर्षालागदा वाटर क क आप
होय.
हम्म.
तुम्ही कुठे गेलता काय नाही.
आम् जथ पुण्यात एक मनाले त पफम नाही त दित मग त्या पहिल्यावर जिथ सुलापलायक आहे मोठा तिथ. हम्म
तिकडून जवळ आहे काय.
हो हो जाऊ.
हा.
कोणाला काय असंच करायला वगैरे गेय तथं गेलतो.
हो.
हम् चलापरच्या मंत्र काय जवळ होते आम्हाला इथं हम्म.
हम्.
जायच वर्षाला एकदा फोटो तर
होय.
मितित रा घो.
एन्जॉय होतय तेवढंच.
हम् मग कायदा घरी तर कसायच तर
हम्म.
हम्. म्हणजे असं फॅमिली ट्रिपच काढायच तुम खोटं. सग मिळून जायचं तेवढं दोन चार दिवस नाही एक दिवस.
हो.
हम्म.
आम्ही समजतीला पण गेलतो.
हा. तथ काय म्हणजे बघण्यासारखं.
रेणुकाचं मंदिर
हां हां.
ते परडी वगैरे भरतात की माहित नाही तुम्हाला हम् हम. हम्.
मुलगी झोपली आहे घर शांत वाटतात का?
होय शांत आहे.
हम्म.
आणि त्या तसा बर.
झोपले की जरा बरं वाटते आपल्याला पण ना.
होय.
हम्म.
डोक शांत होते.
तेच, की. नाहीतर कसं जागा असल्यावर नुसता त्यांच्याच पाठी मागे लागायचं आपल्याला. काय घेतेत का काय खातेत का?
हम्म.
हम. तुमचे किती झाले कॉल्स आता?
माझे हा सोळावा आहे.
हम्म.
तुमचे?
माझं पण तेवढंच सतरा सतरावा असल तुम्हीच केला माझ सगळं कम्प्लीट झालं हा.
होय. तीस कम्प्लीट झाले.
कुठलं अजून आहे अजून आहेत बाकी.
हा हा.
आ कम्प्लीट करायचं आह उद्या बसून.
हो. माझा पण आज रिचार्ज संपेल माझ पण.
मग कसं करतय मग करायचं मग.
होय मग काय. ह.
चॉपलेट तर व्हायला पाहिजे की तुम्ही दररोज म्हणजे किती फोन करताय का करतच नाही.
तसं काही नाही होईल तसं.
हं हं.
हम्.
पण टाईम खूप लागतो याला सारख म्हणजे अस यातच पाहिजे.
होय होय.
हम्म. तुम्ही दहा मिनिट म्हणा मी दहा मिनिट दिथत गेलं वीस मिनिट. हम्म.
वाटते मिस कॉल थोडे
काय म्हटला?
तीस कॉल थोडेच वाटतात. पण कराल की कराल की जास्त होत.
हो. पहिला वीस कॉलचा जवा ना तेव्हा तर मला पहिली वेळ होत तेच मला ट
होय केलतं तेव्हा?
हो तेव्हा केल त ते वस पॉलच काय वाटलं नाही तरी पण म्हणजे असं लोड होऊ. तेच म्हणजे कुणाला बोलायचं काय बोलायचं. आ.
पेमेंट लगेच येतोय?
नाही नाही हो.
हम्म हम्म.
हळूहळू देतेत ना त्यां तुमची पहिली वेळ आहे काय हे.
होय होय.
हा माझ आहे दुसर्या वार.
होय स्टार्टिंगला किती घेतलं मग.
चालते परत बोलेत ठेक.
हा हा चालेल.
हम.